बघ ब येते का बघत रहा काय झालं. थांब.
हॅलो.
हॅलो.
वहिणी काय करताय?
बोला की काय जेवणार आहे बघा.
होय.
जेवण झालंय हेनी गेलात. नाईटला आता मी आणि प्रीतीची जेवायचं प्रीतीला अंडा भुरजी पाहिजे. त्याला कांदा टमॅटो चिरून ठेवले.
अच्छा अच्छा तीच करणार आहे का स्व
मला म्ह हा मला म्हट तू बोल मी करतो. बरं म्हणलं करूया तुम्ही जेवला.
नाही आता जेवायला बसायचं झालंय स्वयंपाक सगळा. जेवायच आता आविराजची वाट बघ
आवि ओर, ऋषी. आवि आर ऋषी.
आहे क्लसला गेलेला आत्ता आला. मग आता जेवायचं.
आणि आवीच्या पप्पांची ड्युटी कुठली?
सेकंड आहे आता ते बारा साडेबारा ला येतील. नाही नाही एक वाजता येतात हा.
हा ह मग जेवत्यात आल्यावर
त्यांना काय ते
जवत्यात काय आल्यावर काय खात्यात?
नाही. जर जेवण झाले असेल तर ठीक घरात काहीतरी केलं असेल वेगळं तर मग जरा एक एखाद दुसरा घास खातात.
हा हा.
नाही जेवत सेकंडच बारा एक वाजता जेवल ते काय हेवायचं.
होय काय टायमिंग
पाऊस काय म्हणतोय तिकड? हॅलो पाऊस काय म्हणतोय म्हटलं?
हा
चालू झालंय ना हा इकड पण चालूच आहे दोन दिवस झालं आहे थोडाच वेळ थांबला नाही तर कंटिन्यू चालू आहे पाऊस आज इकडें
ह हेनी तेच म्हणाल मगाशीे पुण्याला पाऊस हाय म्हणं ग लोक दिलीला गेलेलयच् आवघडच कया पावसा पाण्याच
पूर आला नदीला म्हणजे आ ही इंद्रायणी नदी भरली आहे ना पुलावरन पाणी गेलंय सगळं पुूल बंद केले रस्ते तिकटचं
होय मग तेच जे म्हणजे ज जिथ लोक जी हाईत तिथले त थांबा म्हणून सांगितले पाणी वसरल्याशिवाय जाऊ नका म्हणून
हो हो जाऊ नका बोललेत्
काय करणार
आणि उद्या दोन तीन दिवसात ह्या मेन वाऱ्या निघत्या ना तीन दहा तारखेला का नऊ तारखेला वारि निघते इथनं पालखी.
होय तुमच्या तिथनच जाते नव्ह ती
आता हम्म आमच्या इथूनच जाते आळंदीतून होय हो
हा
मॅगझीन चौकातून जाते. इकडून पण मग जर तिकडनं हे असेल तर इकडून जातात असं कधी इकडनं गेली नाही पण देहू मॅगझन चौक आळंदी असं करतच जाते ते
हम् हम्म खरं तुमच्या तिथनं वडाप् बस बीस तिथनं जातात न त्या आळंदीला
हो हो जातात की आळंदी बस आहे डायरेक्ट इथन् तीन किलोमीटर आहे आळंदी मुळशितुन
मग तुमच्या तिथं स्टॉप आहे काय इकडं रोडला यायला लागतय.
आमच्या इथं पण एक स्टॉप आहे बरोबर द गेटच्या बाहेर एक स्टॉप आहे. आणि देहू फाट्याला जर थांबलं तर तिथून रिक्षा आहेत तिथं बी हाय स्टॉप
मग त्याच्यापेक्षा बसला तुमच्या तिथ थबल्याला बरं आहे की मग तेवढ्या पुढ येऊन आणि थांबण्यापेक्षा
तेच ना आमच्या इथन बस लेट जातीया ह
हिगडं रोड ला यायला तरी पण दहा मिनिटं लागत असतील. नाही तुमच्या अपार्टमेंट मधन तिथ ना इकडं
नाही पाचच मिनिटं सोसायटीतन बाहेर यायला नाही तीन चार मिनिट सोसायटीच्या बाहेर
आणि वरती रोड वर इिकडे यायला
रोड लगेच आहे आमच्या ए विंग झाली बी सी डी झाली की लगेच रोडच आहे आमचा विंग संपलं की
अ तसं नाही म हायवे ला मेन स्टॉप आहे कि नाही तिथ म्हणाले मी
स्टॉप असतेस ना आमच्या लगेचच् गेटच्या बाहेरच हायवेच म्हणजे रोड रोड ला लगेच बस स्टॉप आहे
मग बरं हाय
हम्म आ असं नाही रोडला तचच आहे सोसायटी
आता आम्हालाच कधी घडते आणि यायला मिळते आणि जायला मिळते काय माहिती
जायला कधीतरी कधी यताय काय माहितीय आता इकड
काय हे कधी घडतय काय माहित
हम्म आता प्रीतीचं ऍडमिशन वगैरे झाले की या सुट्टीला इकडच
अ कॉलेज चालू होणार हो लगेच आता काय आता आज गेल ती रजिस्टर करून आल्या
होय हा हा हा
नोंदणीच हे होत नाही ते करून आल्या म ते नॉन क्रिमिनल नाही कॉलेजची नाव अजून सिलेक्ट करायची आहेत तेी कॉलेजची सगळं ती व्हेरीफाय होणार. कागद त्यात अजून ते एक राहीलाय की कागद ते त्यात त नेऊन द्या उद्या आणून दिल्या तर मग ती उद्या जाऊन देऊन. तिथ सबमिट करून येणार आणि परत मग व्हेरीफायला उद्याच सांगितले यायला उद्या मिळाल तर उद्या नाही तर दोन दिवसात आणून जमा करून हे करा व्हेरीफाय करा म सांगितले.
ते नवीन सर्टिफिकेट आले बघा एससीबीसीचं मुलांच्या साठी. ते कसं काढायचंय काय माहिती आहे काय? म्हणजे आता आले ना कास्ट सर्टिफिकेट मराठ ओपन साठी बघा एसीबीसी चं
म हेच म तेच काढले की आपण एस सी बीसीचंच.
काढलंय का कसं आहे त्याची प्रोसेस मला सांगाल का जरा. म्हणजे मी आविरससाठीठीच ट्राय करते. आविराजचं पण मला करायचंय ना मग मला सांगत आहे कोणा करून कसं करून घ्यायचंय काय
ते आता तुम्हाला उद्या सांगतो आत्ता नाही सांगा उद्या सांगतो.
बरं मी उद्या कॉल करू का परत
हा काय. तुम्हाला मॅसेज मेसेज यायलेत वाटतं.
कसले.
तुम्हाला का प्रीती काय प्रीतीला आलाय वाटत.
प्रीतीला येत असतील मला काय नाही मेसेज आले. तिचं चालू असेल आणि जेवाय लागले का प्रीतिका भुजी करायला लागली आता.
नाही नाही बाथरूमला गेली.
होय हा हा.
म ब करल की कर म्हणणार आता करतो म्हंटलं मी तू बोल
हम्म हम्म हम्म.
म्हंटलं आता मग अशीच लावायचं होतं पण ती गेली अनुष् तकडो
होय अनुष्काच्या इकडे गेलीती मी केला होता अनुष्काला फोन. त्यांच्या मम्मी संग बोले. आणि मला माहितच नव्हतं तिकड आहे ते. ते मग ते काय तर बिझनेसचं बोलत होते मला म्हटले आत्या घरी गेल्यावर फोन करते आणि मग सांगते
ह आणि एखादा जरी केला अस तस तरी पण ते
बोलल्या अस त्या वहिणी पण हा तिला सांगितलं बिझनेसच जरा माहिती सांग तिला
नाही आरुष्य आणि ती पूर्वा दोघी बोलल्या असत नाही.
हम्म हम्म तर तिला प्रीतीला करते. होय सांगत शाईकडे शिकायला जाातते मला तर काय माहिती तिकडे जातो ते
वय प्रीतीची सायकल घ्यायची शेवटी शेवटी आव दोन तीन दिवस राहायल्या.
हा माहीला काय मी बघितलंच नाही कारण लहानच होत अस
लहान म्हणजे तरी पण होय तिसरी ला आहे खर ल हुशार आहेह
तीन चार वर्ष झालं नाहीच की आपलं बोलण म्हणजे बघणच नाही ना त्यांना एवढं
हम्म आणि कस ती अभ्यासात पण हुशारा या अक्षर बिक्षर तिझी लले छान आहेत. ती नाजुक हाय तस तिच्या वानी नाजूक हाय सगळं तिच
मी कस आनुष कला पूर्वाला आणि हिला फक्त
जास्त, हम् पूर्वा कशी स्वराजकडे येते त्यामुळे पूर्वा जास्त अनुष्का काही एवढी लईशी येत नाही इकड पण कस्तुरी लई असायची इथं.
होय कस्तुरी लई असायची खर, प्रीतीच्या ह्यानं पण म्हणा किंवा लालीच्या ह्यान पण यायची सारखी कस्तुरी मेहंदी बीन
ती खेळायला असायची नाई, होय पण आ आता कस्तुरी पण आता, जॉबला लागल्या पासन तिच तिचं रुटीग हाय करून सगळं.
हा ओ आता दोन वर्ष झालं, म्हणल्या वहिनी बघा कि हम्म दोन वर्ष झालं म्हटल्या, वहिणी गुजरात ला हाय.
व्हय दोन वर्ष झाले, की मग तिला कसं हे होत नाही ओ बाहेरच तिला खाल्ल्यावर, तिथं काहीतरी अपचन झालं वाटतं.
हम्म हम हम्.
काय तर त्रास झाला तिला मग त्यामुळे तिने बंदच केली, मग घरातन करूनच व्हय कुरिअर न पाठवत्यात, आली की न्हेतिया परवा आलती, परवा आलेली. त्याला घेऊन गेलीया काय काय? संपलं की, मग कुरिअर न पाठवत्यात.
होय म्हटल्या, सुट्टीला पण जास्त यायला भेटत नाही तिला
नाई तिची पण काहीतर काहीतर कामं असत्यात, नाई आल्यावर पण
तिला यायला भेटत नाही दिवाळीतच येतिया. आवाज क कट व्हाय लागलाय वहिणी तुमचा
अहो या फोनला रेंज नसते, आओ आता कार्ड
हा.
अ कार्ड एक्सचेंज केलंय बघू या आता काय नाही बघा?
चालेल चालेल.
तुमच्याकड, तुम्हीच कधी येतायसा? चालू हाय. हॅलो. हॅलो. प्रीती कॉल कट झालाय, काय बघ ये. निवांत. हॅलो.